हॅलो, हा बोल काय नाही बात आता आवरलं जेऊन तेन आता कामाला जायचं
काम चालय म्हणा
काम चाललंय काय येईल ते करायचं व्हायचं बी जरा घरात पण भाकरीच व्यवसाय आहे भाकरीच घरात ते बि देते दोन दोन करून
हा
दिवसभर बसून काय करायचं थोडं पार्लरचं पण हे सोड चालू पार्लरच पण कस होम सर्व्हस असत त्याच्यामुळे कस घरात जाऊन नाही तर माझ्या वेळेप्रमाणे येतात नाई त्यामुळे घरात बसून टाइम पण जात नाही म्हणून आपलं हे कसं सहा तास
ऍडजस्टमेट करतेस ग
करते हे कसं आहे आता हे काम मी जाते तिथं दहा ते दुपारी एक पत्रा एकला जेवायला येतोय आणि एक ते तीन परत आणि घरात असते मी दोन तास आणि दोन ला हा अ तीनला तीन ला जाते आणि सहा ला म्हणजे घरात येतोय सहा ला कस एक दो एक तासात काय गिराईक येईल तेच सहा पातर् हे करायचं मग सात नंतर मग आपल्या जेवणाला घातले की आपले होते एक भाकरी एक तास अर्ध्या तासात तासाप भाकरी होत्या आठ पथर आठ नंतर मग काय आपलं वरच स्वयंपाक केला तरी चालते
मग लोड जात नाही तुला सगळं
नाही नाही तेवढ काय वाटत नाही काय तर कराय पाहिजे ह ह ह काय तर काय तर आता मुलांसाठी काय तर कराय पाहिजे ते
तरी भरपूर व्यवसाय आहेत म्हणाव
हम्म व्यव आहे सोड भरपूर आहेत काय तर करायचं खर करायचं सगळं मधी हे पण काही चालू केलत अ पापड आणि हे ज ग कुरुड्यांचं ते सगळं चालू केलत ते पण पण तो व्यावसाय कसा आहे फक्त आपण सिझनेबल आहे फक्त उन्हाळ्यासाठी चांगलं आहे ना तेन आपलं कस बारा महिने चालल पाहिजे असं पण असते
हो पापड आणि आपले वगैरे ते फक्त तर सीझन प्रमाणच ऑर्डर येणार आपल्याला
हा ते फक्त शिजनप्रमाणे आता हे माझं भाकरीचं कस आहे हा व्यवसाय भाकरी पूर्ण बारा महिने कंपल्सरी चालू असतोय भाकरीचा फक्त भाकरी करून देत एक मिनिमम एक भाकरी पंधरा रुपये पर्यंत जाते म्हणजे तुमचे व्यवसाय पण छान आहे
मग त्यामध्ये तुझं कस म्हणजे म्हणजे कसं पुरवडत ते आपल्याला भाकरी किती लाजाऊन मग त्यामध्ये पीठ म्हण
आता बघीत पंधरा रुपयेने मी सकाळी तुला सांगतो सकाळी सात संध्याकाळी सात भाकरी मला मिनिमम महिन्याला पाच हजार व जातय. ते मग आपली पाच हजार मध्ये आपली गॅस टाकी काढ पूर्ण पाच साडेपाच हजार हजार प जाते हा हजार रुपयाची गॅस टाकी आणि आपलं गहू आहे एक हजार रुपयच तुझं राहिलं किती साडे चार हजार अ ह पाच हजार अ तीन साडे चार प तर चार हजार रुपये राहतात सहज माझ चार साडेतीन चार हजार म्हणजे मी वर त्याच कस आधी मधी आणि कोणतं आले की बी देताय नई त्यातंनच मग त्या टाकीत म्हणजे ते राहील पण कस म्हणायचं आता आपलं टाकीच आपली महिन्याची टाकी पण भरून येते त्यातच हा आपलं पण जेवण त्यातच निघते त्यांच्या पैशातत न वीट आपली त्या महिन्यात भाकरी आप घरात त्यांच्या पैशातचआपल आपण आपण भाकरी खाऊ शकतोय तेन म ते वरंच पण कसं गेलं असं म्हणायचं मी गेलं म्हणत नाही एवढंच की आपल्याला दोन महिने लागत्यात तित एक महिने युज करते आणि वर आणि वरच पैसे बाकीच शिल्लक राहत्यात ते बघत पार्लर चा आणि ते हा काय तर करायचं म घर भाड तेन कसं सगळं जातय नय निघून त्यातून
नाय बाय घरभाडे तर बघायलाच नाय आलेले पुरवड्या आता नाय म त्या आमच्याच घराच भाड तीन साडेतीन हजार रुपये आम्हाला महिन्याला द्याय लागत.
कि ते म असं हे होतय म ते बरोबर माझं ते भा जेजमेंट ते ते व्यवसाय बर म्हणजे जास्त मी का घेत नाय जास्त पण ओव्हरलोड होतय ग एकटीला अस एवढं जास्त थापटायचं होत नाही नय भा तस ऑर्डर घेतोय मी भाईर त्या बाहेरच्या ऑर्डरी असत्यात मग ते कस कवा तर एकदम पन्नास भाकरीच्या घेत तो याहा पण ते कवा पण पोळींजिते मंग
हा हा म्हणजे जसं उदाहरणार्थ शिद्रा वगैरे
ह हा हा त्या टाईप पण ते नुसता भा भाकरींचा ऑर्डर किनई एकच जण कस असते घरात सगळं वरच करत्यात निसत भाकरी बाहेर देत्यात नाही पोळ्या तेनं सगळं देत्यात तसं घेतोय म ते पण परवडतय मला कधी तर नाही मग त्यातन ते माझ सगळं होऊन जातय हूं भारी आहे ते भाकरीचा व्यवसाय आहे आणि पार्लरच पण कस आपलं हाय बरोबर रिगा टिगा आता कस पार्लरच पण कस जागी जागी पार्लर जास्त झाल्यात नई हाय त्यात पण ह्य फायदा पण कसं आपलं हे तेव्हा कस्टमरं पण अस त्याने आपलं काम बघून येत अस सोड पण कसं आता जागी जागी पार्रलं झाले म्हणून हूं माझ कस्टमर कुठ जाईत नाहीत ह ह ह जाईत नाहीत मी जरी नसलो तरी मी आता मी कामाला चाल्ली म्हणून समज तरी पण माझ्या वेळेेत किनी मी आता संध्याकाळी सहाला आलो तर कव्हा पण सहाला येऊन करून जात्यात पण जात्यात दुसरीकड जाईत नाहीत.
नाही ताई ताय ज्या माणसाचा म्हणजे व्यक्तीच ब हे गावलेलं अस बरोबर त्यालाच
हूं तेच की
आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असल घर बसल्या बसल्या आपलं बरं आहे घरातली रिकाम बसण्यापेक्षा तरी तेवढं तरी
काय तर खरं बस म्हण नाही का आपण म्हणजे जेणेकरून हा किती कंटाळा आलाय काय नाही एकदा आपल्या शरीराला रुटीन बसली की नाही तुला सांगतो पटपट उलट म्हणतोय आपण घरातच एवढा आळस येतोय की ते धुन भांडी सगळ जेवण बारा वाजतात मी मधी बघितलेय आणि आता मी ते सगळं तेच काम करून मी दहाला म्हणजे कामावर असते मी कंटाळणे आणि ते झाला हा सगळ वेळेत पण आणी उलट आपण टायमावर सगळ जेवण बिवन आवरून सगळं जिथल्या तिथं सगळ काम होत तेन प्र प्रत्येक ह्याला प्रत्येक काळजी असते तेन आपले मेन म्हणजे मुलांच्या टायम मु शाळे टायम आपण जाते मुलं यायच्या टायमाला घरात तेन
ते पण आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे बाई
ते महत्वाच आहे भाकरी चा व्यवसाय पारलरचा व्यवसाय सांभाळत ते करायचं काय करायचं म
नाही संसारसाठी काहीतरी काहीतरी तुटक पुुटक करावीच लागते सगळे
ची महागई पण कशी आहे बघितलीस हो एकट्याच्या हच्यावर नाही चालत आणि सगळं महागलय पण जास्त काय न
ह आपल्या वेळेसच एवढी महागाई पहा पुढ मुलांच्या वेळेस काय हो काय माहित
होय की मग तुझ आता तुझ तिला तिथं काय म्हणजे तू चालू करणार आहेस व्यवसाय घरी
आंबे तर ब सध्याला तरीनी व्यवसायामध्ये फक्त घर बस म्हटल तर शिवायला पिशव्या वैगरे गैरे किंवा मास मास्क आता त मास्क पण बंद झा फक्त पिशव्याचाही शक्यतो नाही तर पलकर आहे
ती परकरांचं कसं जास्त परवडत नाही गं, ह आणि ते डजनावर असते आणि
मारून मारून वैताग येते.
उ तेज्या पेक्षा पिशव्या ते राय जाईना पन्नास पैशाले एक खरं ते पुरवडते तरी नई.
ह ते पण हाय सोड
पन्नास पैशाला एक पिशवी पडते आपल्याला
हा आ इथं काम भरपूराय सोड तुला तेच म कुठला तरी व्यवसाय बघाय सां तर म पार्लरच कर नई तर काय तर स्वतः व्यवसाय घाल अस कर.
पार्लरच कस माहिते काय एकतर हिते म्हणजे खेडेगाव असल्यामुळ कणी हे जास् त कोण पार्लरलाच म्हणजे यायला बघत नईत आणि आज जरी आली तरी आता कस झालंय. ज्याचा हातगुण लागलाय ती कडच जायला बग् त्यात गं सगळे
ते तर हाय सोड
हा ये म्हणजे कस नवीन असल्यामुळंन गिऱ्हा पण कस जास्त येणार नाई, म ते कपड्याच पण म्हणत होते मी एकदा ट्राय करायचं कपड्याच दुकान काय तर असल तेवढच छोटं मोठं कायतरी ठे
ह म मी हा चालते घेऊनच सगळ्यात भारी कपड्यांचा व्यवसाय पण आणि आपण ठेवायचं आणि करायचं जास्त म्हणजे इन्स्टावर म्हण तेन ऑनलाईन शॉ पण ठेवायची.
उ तेज्यात
ह म्हणजे अस कसं आय सांगू तुला हा, हा हा लेडीज अंडर गारमेंटस् तेन जास्त भरायचं.
हा म तेच म्हणजे माझ्या डोक्यात त्याज पयलं सुरुवातीला कनी थोडं थोडं म्ह थोडं थोडं सगळं आणायचं.
हं हा आणि कसाय माहोल प्रमाण म्हण जे जेणेकरून आपला माहोल कसाय तेज्या शे शेजारी सुशिक्षित सगळे असेल. समज, तुझ्या इथं जास्त, ड्रेस घालनार असेल तर, आपण जास ड्रेसची कॉन्टीटी जास्त ठेवायची.
हा आ.
म्हणजे एरिया जर खालच्या हेजा असेल म्हणजे जास्त बायका म्हणजे, आधीच हेज बायकाचा लेव्हल. तरी जास्त मधे साड्या, त्या ठिकाणी साड्यांचं जास्त ही, ठेवायच, म्हणजे आपल्या मोहाल प्रमाण जास्तय हिटिंग. असं कर जरी तो व्यवसाय केलीस तरी, हं. चांगला आहे तसं व्यवसाय सोड कंपल्सरी म्हणजे अ हे केलं आता बघितलीच ना, ऑनलाईन शॉपिंग वाले पण किती हे कराय लागल्यात.
ऑनलाईन शॉपिंगच भरपूर चालू झाल्या बाई आता.
एक नंबर आणि कस आहे बारा महिन्यात, चालणार व्यवसायय ग तो. दुसरे काय पण काढली तर कस, ह हा बारा महिने चाल णार. दुसरा कसा कोणताही व्यवसाय काढला तर कस सीजनेबल असतय फक्त, सिनेबल नको कारण कंटिन्यू रेग्युलर आपल्याला पाहिजे नाही, आता चालाय म्हणजे अजून तुझ्या मुली लहान आहेत म्हणून, नाही तर बहेर काय पण बघता आलं असतं काम.
आता काय होतय आता हो आता बाहेर जायचं म्हटलीस तरी होई ना झाले कारण, तब्येत एक तर माझी अगदी व्यवस्थित नसते. कधी कधी. त्यामुळं घर बसल्या काहीतरी करायचं म्हणा लागले.
भारतीय होतं. घर बसूनच कायतर व्यवसाय चालू कर, म्हणजे काय तर अ डोकं लावल्या शिवा त्यातण पण होत नाही सोड, कशातरी म्हणजे त्यातन काहीत काहीतरी वेगवेगळं काहीत ठेवत राहायचं. म्हणतो. अ कपड्यांच्या ह्याज्यातूनच वेगळं आपण त्यातनं त्यातनचं वाढवत जायचं काहीतरी, ह ज्वेलरी ते म्हण कायत असं वेगळं हे करायचं, मस्त जेणेकरून तिथं जे खपल म्हणजे तुझ्या आसपास काय नाही, कोणतं दुकान नाही. ते हे केलीस तरी पण चालतय.
नाही माझं डोक्यात ते.
ते घरात बसन्या पेक्षा हे काय तर म्हणजे इन्स्टमेंट करून कनिय थोडे पहिल्यांदा कोणत्याबी धंद्याला इन्व्हेसमेंट कराय लागते.
लागतेच सोड तेला काय पर्याय नाही.
काही तरी इन्व्हेस्टमेंट करून हे केलीस तरी पण चालतय.
बघुया. आता कस कस जर त्याच्यासोबत भाड पण म्हण रोज जरी गाळा घेतला गाळ्याचं पण भाड हॅलो
कारण एका साइड ला, इंक घरातच
मी काय म्हणतो, म्हणजे असं तुझं घर कसं पण चांगलं हाय वरती रूम हे हाय जरी थोडे कपाट कसाय बोर्ड लावलीस कुठं पण बघ कसय आपलं हे असल कणी हे बघून कोण पण येऊ शकत बोर्ड जरी जागी जागी लावली तरी पण वर तु हणजे हे कपाट तेन घेऊन वरती हे केलीच तरी चालू मी तर म्हटल सगळ्यात भारी तु झालं तेन म्हणजे बाहीर गाळा तेन घेऊन
करूया आता बघूया करायच्या वेळी जरा मी थोडंफार तुला विचारणेच
चालतय चालतय विचार मला कपड्यांच्या हेच्यात पण स्वस्त फोन आणि मला कपड्यांच्या ह्यात पण सोड मी काम केलय भरपूर म्हणजे आमच्या दिरांचं दुकान होत नाई हा त्याच्यामुळे अनुभव तेन भरपूर हाय हा तेन चालतय विक विचार मला काहीही
चालेल चालेल मी तुला अजुन लावून मग काय असेल?
हा बर चालेल चालेल बाय बाय